अॅल हॅलो,
हॅलो,
हा आवाज येतोय का?
हा येते त्या आज रेंज आहे बोल पिझ्झाच जला माहिती झा काय नाही जेवणच करायला लागलंय मग जरा म्हटलं दुसरं काय तर बन मग पिझ्झा जरा माहिती सांग.
पिझ्झाची होय, पिझ्झा बेस पिझ्झा साठी म्हणजे व्हेजेस घ्यायच्या क्यूब मध्ये कट करायचं
हो.
कांदा, कॅप्सिकम परत
मगडो घरी तयार करायला येतोय काय वीकत आणायच.
विकत पण मिळतोय घरी पण करू शकते आस
मग घरी बन व्हायचं सांग मग वेळ अस वा तर करते मग सोपं
हा ते मैदा, मैद्यामध्ये मीठ आणि पाणी घालून मळायचं. आणि त्याचा गोळा करायचा. डसर म्हणजे गोळा करायचा आपल्याला चपाती सारख आणि जाडसर लाटायचं असं पातळ लाटायचं नाही हम् आणि मग ते थोडं अर्ध असं भाजून घ्यायचं. तव्यावर किंवा ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये थोडा अर्धच भागायचा आणि मग त्यावर तर ती सॉस लावायचा. पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप, वगैरे लावायचं
दोन मिनिटं दोन मिनिटं थांब दो दोन मिनिटं थांब तोपललीकडं असेल पक मग
हा.
आ मग पुुडं
तेच की मग पिझ्झा बेसवर हा पिझ्झा बेस वरती आहे ना मग पि पिझ्झा सॉस आणि केचअप लावायचं मग त्याच्यावर व्हेजेस ठेवायच्या कांदा कॅप्सिकम परत पनीर तुला पाहिजे असेल तर पनीर बारीक कट करून आणि त्यावररच चिली फ्लेक्स ऑरगॅनो स्प्रेड कराय आणि वरून चीज घालाच आणि एक पाच सहा मिन त बेक करायचं. एवढं बेक केलीस की मग, हतायावर ते करू शक्यावर टाकायचं वर ते आपल्याकडे ऑप्शन नसेल ना ओव्हन नसेल तर
हो हो.
हा ओव्हन मध्ये करालीस तर आत्यो तो बे पिझ्झा बेस आहे ना तो आधी अर्धा भाजला भाजून घ्यायचा. आणी परत पाच सात मिनट ओव्ह हट करायचा आणि मग परत पाच सात मिनट तो परत करायचा आपलं भाज्या वगैरे हे करून मग परत बेक करायचा. असं आहे नाहीतर मग. व्यवस् सात मिनिट हीट करायचं.
हम् हम् झालं का एवढंच आहे मग झालं ना.
अ एवढंच की आणि वरून मग. आपल्याला पाहिज तुला पाहिजे अस जास्त तिकट. तर परत चिली फ्लेक्स घालायचं कट करायचं आणि खायचं.
ह.
हम्म तू कधी केलंतीस काय या आधी.
नायगड मला ट्राय करायचं आहे आता बघतो की ट्रायवट मग कायचं.
करून बघ की.
तर. त ह
हा.
शल्यावर नंतर शिकल्यांच काय केलं असत म नाही काय केलेलं.
मी मी केलं की घरात मोमोज केलते. कचोरी केलेली.
जरा मोमोज सांगकी मला मोमोज खायचे.
मोमोजच पण काय नाही मैदा मैदा हा आपलं कोबी वगैरे भाज्या घ्यायच्या. कोबीज कांदा गाजर.
म्हणजे आपल्याला जे आवडत ते.
पाहिजे असेल तर घालू शक आणि हे बारीक करायच किंवा किसलं तरी चालतंय आणि ते मीठ घालून. अ थोडा वेळ ठेवायचं आणि मैद्यामध्ये मीठ पाणी घालून मळायचं. आणि मग ते. त एक पाच सहा मिनिटे झालीस क नाही मग ते पाणी सुटलेलं असते कनी. भाज्यांना ते पिळून घ्यायचं ह आणि मग, तेलात हिंगपूड टाकायची थोडी काळी मिरी पावडर आणि वरन हे टाकाय वरन ते मिक्स अब्स म्हणून असते का नाही ते टाकायचं आणि त्यात त्या, त्या तेलात ते भाजायचं अस जरा शिजेपर्यंत. मग ते आपलं सारण तयार होतोय आणि ते भा जून झालं की मग शेवटला त्यावर जरास मीठ टाकायचं. आणि मग आपल्या त्या मैद्याच्या पुऱ्या आहेत का नाही बारक्या बारक्या लाटायच्या आणि त्यामध्ये मोमोज करायच म्हणजे ते सारण भरून मोमोजचा आकार द्यायचा त्याला आणि.
म्हणजे जस आपल्याला हव तस द्यायचं म
हा कारण मोमोचं ल वेगवेगळा प्रकार आहेत ना आकाराचं. त्यामुळं. आपल्याला पाहिजे ते करू शकते युट्यूबला बघून तेन करायचा आकार अससं
नाही मी तच ट्राय केलेलं तर ते नाही जमलं माझ्याकडून म्हणून म विचारलं.
हम्म त्यामध्ये सोया सॉस वगरे. काय घालायचं नाही काळी मिरी पावडर घालायची एक टीस्पून.
ते घाटलेल तर ते तिखट आणि काहीतरी वेगंच झालेलं ते. मग मग त्यानंतर होय.
जराशीच घालायची ग आपलं एक. हा एक चि मठ बर फक्त घालायची.
मग तेच क तेवढंच घाठलेलं आणि थोडसच ट्राय कराय केलेलं. खरं त्यानंतर ते फसलं त्यामुळे मी केलंच नाही कधी.
ह
आता बघते किती दो रेसिपी.
हम्म बघ बघ थोडसच घालायचं म्हणजे आपलं, बारका आपला हळदीचा वगैरे चमचा असतो कानी त्यात त्यालं पण अर्ध्यापेक्षा पण अर्ध एवढं घालायचं.
फक्त वास ये ना पुरत ग असं म्हणते.
हा कारण ते लई तिकट असते ना त्यामुळं.
होय मग ते चव कशी वेगळीच लागत हो. ते मग नाही ते कोणी खाल्ल मग कशाला करू ट्राय मग जमलंच नाहीत.
हम्म हम् बघू तू इकडे आलीस तर मी करतो मग.
हम्म चालते कि मग क्लास मदन कधी आलात मग.
क्लास मधून मगाशी आलो एक पाच वाजता. नाही तिकड एका ठिकाणी जायचं होतं खरां गेल नाही मग त्या हेच्यापर्यंत. भवानी मंडपापर्यंत गेलो आणि परत आलो मग. मग घरला आलो तिथलं काय एक वाजता संपल्याला.
आम्ही असल्यावच लय लेट होते की ग आम्ही नसल्यावरच लवकर सपते.
ते व्हिडिओ तेन कर फोटोग्राफर आलेले त ग.
ह
व्हिडिओग्राफर तिकडन ती दिलीतन. हम्म. आणि म्हणतात आम्हाला म्हणतात सर तुमच्या बॅच नाहीय नाही. ते तेच आलेलं ते व्हिडिओ करायसाठी
हम् हम म सर काय म्हणत होते तुला.
आं
सर काय म्हणत होतीत म्हटलं नवीन सर
मग ते आपला म्हण तुमच्या बॅच को चाल असं म्हणत होते
अरे हा ह मग सगळे आलेलेत का
एवढं नाही त्या नवीन बॅच च्या मुली आणि आणि आम्ही दोघी
ह आपल्या कोण होत
होय.
तो आणि दक्षा दिदीच होतेस का मधुरा दिदी पण आले नाही.
मधुराती पण नाहीती ती म्हणली म्हण त्यांचं कोण दवाखान्यात होतं मण कोण काय माहीत नाही.
हा ह.
हम्म मग आणि परत सरणनी सांग
काय नाही
हा मग रस्ता वगैरे चालू नाही
अगं नाही उद्यापर्यंत होईल म्हणते तर तर बुग्या काय होतते
हम्म हम्म नदी लय जवळ आहे
नाही ग खरं यायचा आहेच रस्ता एकच आहे ना आमच्या इकडं मेन कोल्हापूरला
हा हा
खाली गावात त्यामे वरती राहते त्यामुळे एवढं काही नाही सोड
हम्म हम्म
आणि का
आपल्याला होय बाई पा पंचगंगेचं पण गेलंय किथे एक ब्रिज
सर काय मग जॉबचं सांगितलं का नाही म दुसरं काहीच बोल
नाही सांगतो बोलले असं एवढंच बाकी काय सांगितलं नाही
दरवेळ हाच शब्द असते की दुसरं काय नवीन काय तर सांगा मग
होय तसच करतात नुसतं म्हणतात बघ तो एक हाय ओळखीच अ नवीन सर म्हणले की पण एकच वॅकेन्सी आहे असं म्हणली
ते पण आपल्याला परवडत नाही असंच बघतात येण्या जाण्यास ताप होतोय
होय
मग त आता घरीच असतेस का जातस
होय घरीच हम्म
घर ते बंद केलंस का तू हो त्याला
होय थांब तुला एक मिनिटं करतो हा
ह हा